झालाय अगं दहाजिनला ताईला नाही उऊ राहायला
का बर
काय माहितीय आता तुझ्याशी द मि तर बोलून घेते दाजी ना करे
हम या बग रे काय नाही हो
हम्म ताईनी तीन नंबर व केल भरपूर आहे ना त्या सांगत होत मला
पा तेच
आमगशी फोन केला तर मी याच्यावरून
हो ह हो
सांगत होता म्हणे चांगलंय म्हणे मी तण्या चौकीला आहे होऊन जाईल म्ह
हा हा हा
टास्कस जसं जसे कंप्लिट करशील जसे जसे टास्क येथील तसा
हम्म मग करायचं ना
हा ना मग करून आज कम्प्लीट करू
हो
हम् त्यांना परत आलाय का हच्यावरती हाच टास्क हम्म
काय चालू आहे मग
काही नाही तुझं कसलं चालू आहे आता तुझा अजून कंप्लीट नाही झाला सात दिवस जा होऊन गेले असतील ना तुला
ह ना तु असच करत जा मिळ जात इकड तिकड येडी निस्ती त आण अगे आता तिचं पोट भरलं ना मग ती जास्त कुल्ला आल्यावा आणि खर राहिली
हम्म हम्म
काय मामा काय म्हणती हा मज्जा वाट राहिली तिला जास्त कुललायचानी करून राहिली
बरं आहे मग काय पैक
हला
हम्म मरवईणी त्या आले बसले
काय
मगाशी वहिनींच्या आल्या
न ते माझ फोन चालू आता वहिनी त्या आल्या म त्यांच्या सोबत बल मग नेम कधी पहिले ताईचा फो आला
ह अर
मग म्हटलं आता यांच्याशी बोलून घेऊ मग दहा मिनटं त्यांच्याशी बोल ले परत काही लागलाच नाही फोन अग
हा ना ह
मग युवराला सांगत होतो मग ग द आता पण इथेच सांगत होत मग तुला लागला
हा
आता हीच्या सोबतच बोलून घो
आं
आता म्हटलं हीच्या सोबतच बोलून घेऊ मग
हा हा
हम्म
ह हा बाकी काय चालं मग
शाळा आली का नाही घरी
आ
शाळा घरी आली का नाही
आली ना मग शाळा मग मगाशी आलीस घरी
हम्म
शाळेला येऊन भरपूर तिला येऊन मस् मग होईल ना
मग दे ना तिच्या हातात
धर ग धर ना. हॅलो
हॅलो काय मग काय म्हणती शाळा.
आं
काय म्हणती शाळा. स्कूलमध्ये गेला होता ना.
अ
स्कूलमध्ये गेला होता ना.
हा
मग शिकवित्या का चांगले. मग अभ्यास केला का पूर्ण मग.
हो
हां टीचर त्याच आहे का दुसर्या आहे बदलल्या.
बदलल्या
बदललेल्या अरे मग आता रे अ त्या टीचरला म्हणलं नाही का तू आम्हाला तुम्हीच पाहिजे म्हणून.
मग मग काय म्हणत्या मग
काही नाही. मग त्या जवळच्या जव
अ
जवळच्याच आहेत त्या बी. हा शिवडी शिवडी
अरे बाप रे मग त काय टेन्शनच नाही.
जाऊन याचं बघतय.
मग काय करायचं मॅडमच्या घरी जाऊन यायचं.
मग दोन्ही मॅडमच्या घरी जायल नाही जायचंय.
जायचंय का त्या मॅडमलाच म्हणायचं मला तुमच्या घरी घेऊन चाला म्हणून.
ह
का रे
हा काय भाजी हा काय भाजी केली.
भाजी नाही करेल आग आजुन.
म स्वयंपाक नही केला का?
नाही.
हम्म हम्म उद्या कधी जाणार आहे.
उद्याला येथील तीन एक वाजता न्यायला. नाहीतर मग आधि येतील.
जेवणाची काय सोय आहे आता.
माई
हा हा आणि ओझरला कोणतं हॉटेल चांगल आहे जेवायला.
ओझरला ओझरला नाही जाती आम्ही इकड आडगावला येतो जेवायला.
का बर
पिंक सिटी अगं ते एवढं खास नाही तिकडं ह रेस्टॉरंट ला इकडे येतो आडगाव ला
किती वेळेस गेले
दोन वेळेस
हा का काय काय खालं गेल्यावर
आम्ही
हां
ये दोन कसे आहे तीन वेळेस गेलो आम्ही
हा ना
एकदा जेपाहिलेंद गेलो तिड धोंदा गेलो आता आणि तर तिकडूनच नाशिक वून निघालो तिथं जेवलो मग गाडगाव वरून घरी आलो
हा हा हा हा हा न नासिक कारल कारल गेलतीन
नाशिकला गोता पार्कला
हा हा हा
मगने केल होतो आता गडावर जायचंय म्हणते मग काय माहिती
हा हा गत पारख काही पाण्या सारखं
गोत पार्कला पू पाण्याच परत डान्सच हे तिथं भरपूर पान आहे सारखं आहे खाण्यासाठी हं
खाण्यासाठी
खाण्यासाठी भरपूर आहे गोलगप्पेन तन दाब बलीन गळा
हम्म
भरपूर काय काय
मला बी खाऊशी वाटेल आहे ग पावभाजी शेवभाजी
हा ना
त्याच्यानंतर पावडी खाऊ वाटेली
मानयचे ना
हा हा हा ना आणायचे पण कोणा तू आणते का
आल्या असते तर आणल्या असते जवळ असते तर
हा ना
हम्म
आ तू नेणार आहे ना आम्ही आलोक जाऊन नेणार आहे ना तू आम्हाला
चालल नाहीये ना तथं जाऊ ना आपण
कड
तथच आम्ही गेला जातो तिडं अगं त्या दिवशी म्हण आपण दुसऱ्या रस् याच्यात जाऊ म्हणे हॉटेलमध्ये गेलो हॉटेल ल मोठो तिथं सगळे असे माणसं बसले तथ फॅमिली कोणीच नाही ना ते गेले हातो ला मट पाहि तेव क पायचे म्हटलं मान्य ग म्हटलंय चला दुसर का म्हटलं त्यांना खुून आवलं म्हटलं अस मान्य केली फक्त त्यांना लगे समज त्यांनी लगे माग फिरून पाहिले लगेच निघाली बाहेर मग परत आम्ही जिथे गेलो तिथंच गेलो हम्
काय खाल्लं तिलां
तिथं काय आम्ही दूध शेवभाजी पनीर
हम्म.
राईस घेतला होता परत दोन दोन हे घेतलं होत तंदुरी रोटी आणि एक वेगळंच खहीते म्हणून येत असं मोठं येतय.
हम्म.
होळीसारखंच राहतय ते घेतलं होत.
तसं लागत
खायला छान लागत म्हणजे तांदळाचच राहत. पण मग मोठं राहत असं.
मला ते तांदळाची उडद्याची मम्मी नाही क ते करते पेंतापटे ते खाऊशी व्हायले ग.
हा का मग करायचे ना तू.
आणि मी आता नेमकी बाहेर आहे.
आं
काय काय टाकायचं त्याच्यात तुम्ही?
तस काय दाळण तांदूळ भिजत घालायचे लसूण लसु न दही थोडस आंबटपणा यायला थोड दही
दही नाही ना आमच्याकड, दही नाही ना आमचयाकड.
नाही टाकलं तरी काही नाही होत.
हा ना.
हम्म निंबू असल थोडं निंबू पिळायचं.
हम्म हम्म हम्म पाहिन मी करीन करीलन मी आता या हम मला ते खाऊशी होईल मी का. कधी मम्मी ज करते त्याच तशा नाही जमती ग.
का बरं?
हा नाही जमती माल तशा.
करून पाहायचं ना. मी आता तांदळाच्या करून पाहना तिकडे गेले का, करून पाहणार त्यांना आवडते ना.
हम्म हम्म हम्म तुम्ही केलात का एखाद्या वेळेस?
कुड
तुमच्या घरी.
नाही ग तिकड नाही केला. आता करून पाहिल मी हा ना म्हटलं त्यांना आवडते न मग डाळने टाक त उडदाची.
हम्म का बरं कार उडदाची डाळ
त्याला खायचं नाही नव्हत तरी ते म्हणत वरन म्हणना का हाताची ते आलर्जी पूर्ण बरी झाली का मग काही नाही मग देईल करून. परत मंग यवती ना. आता तर काहीच नाही राहील पण मग तरी म्हणलं नका खाऊ अजून एखा माहि ना. ह
हम्म ह. किती दिवसा पासून नाही खाते किती दिवसा पासून नाही खाते?
हम्म ते डॉक्टरनी सांगितलं तर तश नाही खाते.
आ ना.
किती दिवसा पासून काय माहीती.
हा हा हा. बरं आहे म का
हा चल मग.
हा
परत करू का?
हा हा.